हॅलो. हा आला काच. हा आला आला हम्.
बर.
हॅलो.
हम्.
ब
नाही करते मम्मी.
ब लागले का?
हॅलो.
हा बोला ना. ममी आतास सुवत बोलू राहिली. अ जायचं होत आंध्रया ला कॅनसल झालं.
हम्म. नाहीय बनलं मग.
आज का मम्मीच्या मैत्रिणीच इ त होतं. मम्मी का मैत्रीिणीच्या इथं.
हंग नम रेसिपी. देश.
कशाची रेसिपी सांग. तुम्हाले मी कसेच सांगू. कशाची रेसिपी सांगू. तुम्ही सांगा कसेच सांगू आ.
करलेेत सांग कराली.
कारले अरे बाबा रे कारले क कावाम ना बनवावाम ना. मम्मी सांगेन दु वळ काढलीची भाजी नंतर
सांगता का?
अ मला नाही तुम्चीिथ कारलेचीे भाजी.
ह ह.
हो.
जेत ते सांग ते सन पाक करत ना.
हा येते ना थांबवा कसेच सांगू आता. फोडणीच्या भाताची सांगा.
त्या पण हा हो का.
जा जा तो मॅगीची सांगतो. मॅगीची सांगतो मॅगीची हम्म ऐका मग
हा.
मॅगी घ्यायची मॅगी घेतली त्याला थोडस उक उकडायचं सेव्हंटी पर्सेंट उक उकळायचं उकडलं कि मंग काढून घ्यायची. ग गंधातून काढून घ्यायची मग नंतर टमाटरची पेस्ट. काढून घ्यायचं टमाटरचा पेस्ट काढाय मिक्सर मधून नंतर लसण घ्यायचा. त्यात टाकायची चटणी, तेल आणि ते कुट कुठायचं कुठाय त्याच मस्त असं हे करून घ्यायचं. अ बारीक बारीक काय आता म्हणतेत त्याला पेस्ट करून घ्यायची त्याची. मग नंतर तेल घ्यायचं कढईच हा कढईत.
का नाही का
तेल घ्यायचं आ.
असं कांदा हिरवी मिरची कांदा हिरवी मिरची हे नाई कापत का?
नाही येऊ एवढं भारी लागतय तुम्हाला काय सांगू मी. लई भारी लागते मी आली ना तर खाऊ घालीन तुम्हाला एकदा मग नंतर तेल घ्याय च मग आपण ते. अ लसणच पेस्ट केली होती ना त्या टाकायची अ नंतर टमाटरचं ते टाकायचं चीज टाकायचं मग मॅगी टाक थोड्या वेळ उकडू द्याय च मग नंतर मॅगी टाकायची उकडलेली म हालवून घ्यायचं आण थोडस होऊ द्याय च वाफेवर झाली मॅगी.
हम्म.
हे घे.
हम्म.
हा. लई भारी लागते अ वरतून असं भात भाती सांग आता तुम्ही सांगा अ काहीतरी. मला शिकवाल जरा तुम्ही तुम्ही सांगा.
तिमा वापस.
तुम्ही सांगा मला कारल्याची भाजी.
ला उ लाचे मस्त. जरा हळद, मीट टाकायचे त्याच्यात.
हा.
कापाचे अर्धे अर्धे करून. हम्म भरीव कारल्याची भाजी नंतर म तेल टाक आ म वाफ वाफ द्यायचे.
हा
माप भली किंवा नंतर मसाला टाळायचा. लसण कांदा खोबर हा.
हम्म.
हम्म.
फ्राय करायचंय त्याला तेल टाकून
काय काय करायचं हा.
लाटणे मस करायचे नाहीतर मसाला होते शेंगदाण्याचा कुटयं ते भरायच त्याच्यात. मदात वांग्यासारखं भरीव वांग्यासारखं.
अच्छा.
कशी ग वाद द्यायचे चांगले त्या उपहार मध्ये मग मस्त शिजत, मस्त लागते टेस्टी.
अच्छा
कुठे गेलं नाही का, फिराय गेले नाही आज?
नाही ना म-मम्मीच्या मैत्रिणीच्या इथे गेलतत ना जेवायला. बोलवलं होतं.
हम्म.
इडल्या अजून पापड. हो का, मग काय होतं?
हो का?
चने, पुलाव. बस एवढंच होता.
हम्म.
तुमचे किती हे झाले? पंधरा सोळा, तुमचा आवाज नाही येऊ दहा?
दहा.
अच्छा आमच्या सकाळीच झालते पाच. हे सात सत रावा चालू आहे.
अं? अजून का, अहो लाईनच नव्हती. दिवसभर लाईन नव्हती. बारा वाजता गेली आणि डायरेक्ट तीन चार वाज चालती आणि मोबाईलमध्ये काही चार्जिंग नव्हती म्हणून.
फोन नाही
हो ते हे वरती चार-चार्जिंगला लावला होता आजीकडे. त्यांच्याकडे हे आहे ना म्हणून आणि ते बी चार्जिंगच बटन दाब ते अर्धा घंटा वाट पहात बस अहो मग नंतर अर्ध घंटा वाट पहात बसली, मग झोपून गेली.
ऐकायला नाही आज, मग काहीच करून नाही राहिले वाटते.
आं?
मला वाटले वाटते.
काय काय?
कळत नाही वाटत मग
हा. आणि एक तर ते वायर ते फोनचा वायर ओ कटला. ते फोन एक लवकर चार्ज नाही होतं. घंटा लागत तेला चार्ज व्हायला.
हम्म.
सहा मिनटं
नाही काय मंदिर बिंदिर बीडला कुठं? तिकडं मंदिर नाही का गं? मंदिर नाही का, आहे का?
व्यंकटेश्वर
माहिती कंकाळेश्वर आहे अजून कोणत आहे ओ
हम्म
अजून अ, अ हे कुठे चालली तू फिरलं नाही मंदिर कोण कोणते आहेत बीड म दे चारवेली हा
मध्ये म्हणज नाज बिंदुसरा
बिंदुसरा
हम् ह्
बिदुसरा हा आहे ना येता तुम्ही मग दाखवता तुम्हाला ते नदी मी
हम्
हम्म
बघ
झोपी रे म आवरल या ना मग आपण सोबत जाऊ प तुम्ही तेेतच नाही विडले
मी येतच ना बिडले मग काय करू मग आम्ही
आ
वेगवेगळ प्रेन आहे म्हणते ना तिचा
हा आहे पण ते कुठं नगरपर्यंत जाते बस
परवळी परवळी पर्यंत ना परळीचा
हो परारडी पर्यंत हो तुम्हाला कोम बस नाही सहन होत का बस आली होत
हाय ना
बाई
आज टीव्हीची लाईन नाही काय
नाही
जाऊ दे मी तुमच्यासाठी कार पाठवेल घ्यायले तुम्हाला
च म तर विमान पाठवलं तरी येत नाही मग आ आमेल मना टू व्हीलर, टू व्हीलर पाठव मना टू व्हीलर पाठव म्हणा मग येतो म्हणून हो
बर, बर
त जात म्हणा मग येतो म्हणा नाही
बर, बर म्हणतो अजून काय पाठवेल
अजून काही पाठवायचं का?
काय म्हटलं
अजून काय पाठवायचं का म्हणलं
अ तुझरोब पाठ येत आम बरोबर
बरं
ह हो मक्ळूला
आं.
गवाला काढ मात गवाल तो
तुम गोवा. गाव ना गेलो.
हम.
नागपावलते शिप्टीला. हा काय हंम्म हं म ते हाफ पॅन्ट घालू आपण. हे हे.
हम्म.
हम्म अजून.
हा मग ते आयुष कुठंय?
आयुष चिकली. इल आता रविवारी हम्म. रविवार.
माहित असतयं.
आं.
नाही जात नाही जात का त्यज्याकडं.
नाही कॅन्सल झालं.
हम्म. महालक्ष्मीला येना ये. पेमेंट जाताना माझा लक्ष नाही कॅन्सल झाला.
हाव.
आता ते म्हणजे भाताचे सांग मग रेसिपी.
कशाची.
कोणाचे भाताले.
ओ बा तुम्ही रेसिपी नका विचारू बर. तुम्ही आधी रेसिपी सांगता सांगता मी विसरून जातो.
ह ह ह.
हा.
काय करते स
काही नाही एकचं मिनट.
हम्म.
झोपणार मी. जो पण आरू
हम्म हम लगेच तेथून माणज्यात.
पाण्यात बिण्यात टाकल्या आता पप्पाची तयारी चालू आहे.
हम्म.
हा.
हम्म.
हो.
लावले.
हम्म झोपा मग आता गुड नाईट.
थांबना ते होवू तर दे.
थांबा जरा काही मिनटये.
अ ह.
एकेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस शेचाळीस. सत्तेचाळीस. अठ्ठेचाळीस पन्नास. ऍ ऍ ओ ओ.